काय करता
जेवण झालं, रूमवर होतो.
रूमवर आहे काय?
हा
बापरे! रूमवर
अरे, नीटची क्लासेस लावले नाही का, मागच्या वर्षीपासून?
नीटचे क्लास लावायचे.
हा
काल ते सर नीटचे म्हणे, क्लास चांगले राह
तुला सांगतोय एवढे खतरनाक आहे भाई, आम्हाला काहीच जमत नाही भाऊ. आपल्या सारखे पोराचं काम नाही राव, इकडे नीटचे क्लास करायचं म्हल्यावर.
अर बा पैसाच पैसा लागतोय, घरी एकतर तुला माहितय परिस्थिती कशी आपली.
हा बिकट परिस्थिती लका घरात.
हा, हिकडं पैसे लय लागते खपाखप.
हम्म हम्म, ठीकय रे पण मग तु जर मनापासून अभ्यास केला ना भावा, कोणता कोणता का होईना, तु जर मनापासून अभ्यास केला तू शंभर टक्के, कोणत्या काहीच्यात कशाव राहूदे अभ्यास तू जर मनापासून अभ्यास करत असेल, तू जर प्रत्येक गोष्टीला टाईम असलं अभ्यासाच्या कसा कुठं पण कसं पण भर तू राहू शकतो, आता नीट असं मला असं वाटतं ते कितीरी डॉक्टर साठी वगैरे राहता वाटतं.
हा हा त्यासाठीच, मग आपल्याला पण तेच करायचं आहे ना.
हा, मग ते डॉक्टरची फील्ड म्हणल्यानंतर मग काही नाही
काय नाय
ईटच किती, आयटी, वीपीवी, आयआयटी, किती तरी क्लासेस ए लेले, मी दोन तीन भरपूर सारे वाटतं संभाजीनगर मध्ये, तू कुठे आहे? हा कोणता कोणता क्लास? हा पी डब्ल्यू लावलेला का भाई
हा, ते प्रोझोन मॉलच्या रो ह्याला नाय का रूटला
हा
हा तेवालंच
भारी दे पण
तेच मग घेतलेलंून काय भाऊ म्हणत होता लाव म्हणे बल म्हणजे मग इच्छा होती थोडी लावाची म्हणून करू काहीतरी
हा नाही भारी ना अरे केलं तर काही पण भारी
हम्
हे शन एवढा पीडब्ल्यू मल्यानंतर काय
अरे चांगले क्लासेस आहे म्हणजे संभयनगर म्हणजे टॉपला आहे क्लासेस
तिनटा क्लास का हे मग गा विशग मज बहिज टॉप सनला गा विशगं
हो ते पाहिजेणारवर रूम पाहिजे तिकडे रूम भेटंगा
तुम बेटर नाम
किती रेट पर्यंत भेटून तरीन ठीकज ना आम्ही हा
कसला हल तरी
हडता हगोयंतदी
कस करत
चालतय चाल काही नाही मण घरचा फोन आलाय मला
ह का ए नाही रे घरचं काय घरी काय म्ह घरी काय म्ह मग घरचा पण आल का शिकलेली पहिले
अर्थात म्हन तोय
ता आपण येतोय पण बॅक साईड गाडी निघाली नाही
स्वलप हत्ते आहे गिड राव
का
अरे कोण नाही इकडं आपलं त्याच्या प
या विषय नाही आवडला ते त्याला कॉल केला असताण मग ते ते त्याला कॉल करायला कॉण बगू शकतात
हो ना या अ काय नाहीये विश्राम बजरंग मल्लीिकीय
हा बाकी काही नाही मग हम्म
अरे क्लास एक नंबर चाले आपले आता मला आज स्टेज झाली पाचशे वर्गाच पेपर
मंदिर एकक कण हानु माण मंदिराे क तरी बाध चालय
हा ते याला कुठे म कुठ तरी चालेल ना ते मंदिर य थिं अयोध्येअयोध्ये्या साईडला
हा बेस कॅम्प आम होग कसलगेतरी हो नमन आले वाटतें मंदिराचे मंत्र वगैरेचे सगळे पुजारी लोक बसले म्हणते
हा अरे ते आता अ पंढरपूर ला जात नाही का वारकरी
हा हा ज
हा ते कोणची इंद्रायणीच्या नाही दि का कोणची ज बी तिला पूर आला होता बोलला
े सारखं चालत होत मी ब रोड चाल होतार
हो का
हम्म
मी पण जतो आहे यार महाराज बराज मस्त मध्ये
नाहीरे महारच बी महारांची चांगलं आहे बऱ्यापैकी म्हलं नंतर महाराचा काही विषयने तू ज व्यवस्थित केला ना म्हणजे महाराज्रच्या याच्यात फीलल्डमध्येध्ये चांगले म्हणजे वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरे रामकृष्ण री हरे राम हर राम जय श्री राम हस
त्या आपल्या पिढीनुसार केलं पाहिजते त्या गोष्टीत
तेच काय बोलते जला अजून ग्रंथ बिथ असायचे मस्त म्हणे हे सगळं सोडणं पडल पण म चिकन बिकन सगळं सोडणं पडात भगवती काताच असं म्हणल्यावर माव घाल म्हडून
हा पण नाही असं ब असं जप करत रा तू जय श्री राम ओम नमस्कार शिवाय
हा हे मी ते नाही ऐकलो मी कोणचं ऐकलय श्री शिवाय नमस्ते त ते महाराज येत नव्हते क ते टी व्हीवरर
हा श्रीसम नमस्ते ते बोलणत
अ कोणच्या तरी महाराज होते अदी प्रदीप मिश्रा म्हणून आहात प्रदीप मिश्रा
रीप मिश्रा म्हणून आहे का भारी आहेे महाराजून नाऊ त्यांच्या विषय बरतो
अरे म्हणजे लही प्रवेशन चालतं ना स अरे गोम न मिशय वगैरे वगैरे
भारी र अ भरपूर डीवरते ते प्रमोशन नात
होम
आमच्या साईडला किती रे डीजे वगैरे चालू आहे कि र आवाज मी पण काल प्रवास केला जा सांगेला गेल तो विचारू नको अवकाळा गे जायच्या वेळेस पोच चालू पर्णावाला घालो पैशाचं काय कपडे ओले हे सगं ओलं जायचं
पाऊस होतो का नाही
हो
हो पाच पण आज आला होता आज सांगली गेला होता काल पणा काल भून टाकलं
हा हा
ह ह तीन दिवससून एक दोन कांदा पाऊस चालूय आमच्याकडे इंधन के बसूनच पडला का नॉर्मल नाय नाय डायरेक्ट दणकेबाज
ह
हम्
भारी मण म्हणजे इकड तर बहसच इकड पावसाची गरज नाही बाबा
अ आपल्या शेत वाळून जातात म तिकडे जा पासून नाही आलाज
हा ना शेतीला आवघड आलं शेतकऱ्यांच अवघड जे जो झाड लावा ना मी तर म्हणतो हा हा कारण की झाडं जाऊणे म्हणजे डायरेक्टली मोठं म्हण काम मी प्रत्येकाला डायरेक्टची वॉर्नि दिली पाहिजे तो प्रत्येकाना दरवर्षी कमीत कमी दादड लावायची
वायच नर ते सोड त्यांना मक्त बध रायला झाडा लावावं फक्त दहा दहा मोजून चार कोपरल चार अ थोडे आज मध
हम् हम्
हम्म
पारी ना चार वापर चार पण लावले प्रत्येकाने ना तर डायरेक्ट मीथ म्हणत पूर्ं गार्डन गार्डन सारखं दिसत म्हणजे एकदम हम
मॅपिंग करायला बघ तु गस दिसतय मग तिथं
हा मॅपिंग करायला ते गुगल मॅपच याला टाकायला वगैरे
ते शेती मजत नाही का त्या मॅप व त्या मॅप
ह हा
त्याला दिसतंय मग ते सगळं मग पाय कसं दिसतय ते सगळं म्हणजे आता तुझं शेत आहे मला खेटून माझं शेत दुसऱ्याला खेटून त माझ्या बांधाराला लगन त्याच्या बंदरला असू असं म्हणजे सेम सेम बधर राहात ना खटून खेटून हम्म त्याच्यामुळे मग ते तू चार लावल्यावर थोडी जागावररती मध्ये मग तो त्या मधल्या जागे चार लावून म कराय साईड ना हा चार ह साईड ना चार हे राहात आहे ना आपल्याला आजूबाजूवाली हम्म हा मग किती झाड होते ते बंदऱ्या परत
हम् हम् बरपर झाड झाडाच कसं माहिती आहे का आज. जेवढे झाड लावशल तेवढा पाऊस पडणार. तुम्ही झाडच कापताय धनादन रोड आला रोड मोठ. झाला साईड ला झाड आहे कापले झाड. असं कुठं चालणार मग शंभर टक्के वर काही ना काही. म्हणजे कही की बरे नाम होणारच पाऊस कधी पडाल किंवा कधी पडणार नाही. असा विषय ना अन तिथून पुढे जंगल टाईप एरिया आहे, जस की आता म्हैस माळला गेला तिथं पूर्ण फारेस्ट टाईप आहे. एकदम झाडच झाड आहे सगळीकडें,
आपल्याकडे पण आलेले होतेन ते वन र सवाली वगैरे व्हैल,
हा वनरक्षक वालें ते येतात ना आपल्याकडे पण,
हम्,
व शिककवाले पण यें चालू झाले आणि ते त्यांनी ते इकडं त्यांचा टेंट वगैरे बांधला आणि त्यांनी पण झाडं लावायची काम चालू केली पण त्यांनी प्रत्येकाला वॉर्निंग केली पाहिजे की कोणी झाडं कापले तर तुम्हाला ह एक लाख रुपये दंड दहा हजार रुपये दंड एक झाड कापलं दहा हजार रुपये दंड तुम्ही जेवढ झाडं कापल तेवढा दंड आणि
मला वर झाडे कापल्या कापल्या नंतर डारेक्ट ब. लाग नाही तुम्ही. हाच ना कलम पण आहे दंड पण आहे म्हणजे दंड काय करते. आपल्या साईडच राहते ना ते पैसे खाऊ घे ते आ. झाड जारखं कापेल विपेल दिसले त्यांच्या खांद्यावर बिंद्यावर गडीत टाकेल. तर त्यांच्यावर केस होऊ शकते वल्ले धाडत,
हम्म हम्म
ह ह हे काय करता काही काही झु बी पण येत बघा आपण शतात तो मोठा विट मारतोय,
हा हा,
हा त्याच ते झू बनव्हत्या गा ते राप्ती झाड आणत्या आर्मी वल्यान ते, अळशी रातत म्हणून ते रात्र जात नाही,
हा हा बरोबर आहे. ते जात नाही जास्त, ते बी काय करतीन रे तू, हाना प्रत्येकाचा मांग थोडी फिरणार हे ते, पात,
हम्,
तेस ना मग ते पण काय करणार हे,
बोर होत ना हो ते भी सल्लग, रोज खड्डे करण झाडं लावण पाणी लावण त्यानला,
झाड लावलेच पाहिजे रे प्रत्येकाने मित्रानो,
लई झाड तोडले लइ डायरेक्ट,
हम् जेवढे हे,
पाऊस होता यावेेळेस झाड तोडलं, हईत ना यावेेळेस पाऊस नाही हवा तसा इन,
हम् ह झाडां
तेच ना मग,
झाड लावले पाहिजे रे, झाडं लावले तरच टिकू,
घेत मग ते ऑक्सिजन सोडल्यावर आपण जगतोय तर मग आपण. नायट्रोजन झोडतो मग तेचे ढग बिग तयार होत ना थोडेफार.
हम्म ढगळ तयार होत त उस पडले जादकामी कमी त्यामुळे चांगला राहतो. कि विच
तेजत ना
अवघड झालंय पावसाचं पाऊस पड नाही झाला पाऊस पडला पाहिजे
ह पाहिजे बो स
आणि नाही यारपोर्चल ते मित्र होता आम होत आला होता त्यांनी चाय दिली असेल का आता कि दिली असेल काय म कणार
काय म्हच कॉलल होत मला एका मित्राच म्हणजे तो गावातला होता ना तुझ सांग तो बाय तो निलेश जेठे म्हणून हा
ह का तुला कळायला लाग त्याचा अर मी त्याच्याकडे चावी दिली तुमला आता
हो का नाही मला कॉल आला तयार की म्हणजे लागतचणार रे त्याला असं वाटोजूनवाला
हा ग लागत असेल म्हण तु जावं लागेलर मला दमाण थोड आजचं झोपू, त्याचं चालू हे तो पर्यंत बोल मग काय मी जाईपर्यंत बोल तीथपर्यंत आस पण काय होत एक्स्ट्रा बोल जे एक्स्ट्रा.
तर.
बाकी अजून काय घरची तब्येत वगैरे कुटुंब कसं आहे आपलं.
एकदम चांगलं आहे माहि तू घरचे कस काय
िक्चर वगैरे झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी मस्त बाैकी रूम ला बसायचं साईडला पोरांपसून बाजूला जायचं घरी फोन लावायचं जेवले की नाही काय करताय तर बरी का आज काय केलं हा उद्या काय वियषय
रोज रोज नाही राहत रे मी म्हणजे दोन हा म्हणजे दोन तीन दिवस दोन तीन दिवसाच्या आत ला होतो कारण की काय होतं अरे मी कॉल केला घरी
हा बरोबर आहे त ते घरपच्या घरच्यापासूनूरहिल्यानंतर असं होत
मला स्वडत घरी जाव
ह ह म्हजे दम दम तु करत राहि
तच
हो हो